हॅलो
अगं काय नाही आत्ताच झालं जेवण म्हणलं चला आता उद्या कोणती साडी नेसायची हा पण विचार करत होते. मग तेच म्हटलं की काय कुठली साडी नेसूया आज आत्ताच ठरवून ठेऊया. म्हणजे उद्या वटपौर्णिमा आहे ना तर वटपौर्णिमेला कस सा जाते ना जास्त करून तर म्हणलं साडीच पहिलं ठरवून टाकूया. नेसायची ते
ओके तू ती नत ऑर्डर केली का तु मला मागे बोलत होतीस बघ नत माग मागवणार आहे म्हणून.
हा नथ अ अजून मला मागवायची आहे बघणार मी आता दुकानात जाऊन कुठ भेटते का कारण अ आपल्याकडे कसय नऊवारी साडी ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे ना ही नऊवारी साडी नेसायची म्हणजे आजकाल तर तू बघत पण असशील की लग्नामध्ये आता मुद्दाम नऊवारी साडी ने नवरी तयार झालेली असते आणि जर बाहेरच्या बघशील दुसऱ्या राज्यामध्ये तर तिथं कसा लेहंगा वगैरे घातला जातो पण आपल्या महाराष्ट्राची परंपरा काय आहे की साडी नेसायची आणि आता तर असं झालं आहे की एकदम जुनी पद्धत नऊवारी साडी नेसायची आणि धोतर वगैरे घ घातलं जात नवरदेव धोतर घालून सदरा वगैरे अस घालून तयार झाले असतो म्हणजे आपण जेवढे आधुनिक होत चालोय ना तेवढ परत माग वळून आपल्या ज्या परंपरा होत त्याला आपण म्हणजे परत त्या आपण रीतसर करायचा प्रयत्न करतो
अगदीच आणि अगं ते दिसत पण खूप छान माहिती का म्हणजे मला झाले एक नऊ दहा वर्ष झाले माझ्या लग्नाला पण माझ्या नवऱ्याने म्हणजे आवर्जून सांगितलेलं की एक तर तू शालू घालशील किंवा मग नवार नाहीस तू म्हणजे ते घागरा वगैरे ज उत्तर भ भारतात वगैरे तर ते न करता तू हे कर म्हणून येस आणि आपल्या परंपरा ज्या आहेत तर त्या आपणच हो हो माझ्या लग्नात मी नववार नस
अरे वा वा वाह छान छान
अच्छ असं आणि कसं आपल्या परंपरा आपण आपल्या पाहिजे तर तर त्या पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे आता बघा आपले मुलं पण जेव्हा लग्नाचा आल्बम वगैरे बघतात तर एक वेगळं एक वेगळे पण त्यांना दिसतं आणि ते पण बघतात अच्छा नववार आता बघ नववार वगैरे आपण सण वगैरेच घालतो सहसा आणि म्हणजे त्यात ना मग ते मुलं पण बघतात त्यांना पण आपल्या कृतीची थोडीशी ओळख होते आणि एक छोटासा प्रयत्न म्हणून म माझ्या लग्नात मी घातली होती नवार अजून पण म्हणजे माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले हा पण फ्रेश वाटतात ते फोटो अजून पण बघितले ना खूप फ्रेश वाटतात
हा हा अच्छा मी नाही असे कधी नऊवारी नेसले हा शालू पण सुंदर वाटतो शालू पण मला असं वाटते कि खूप जुन्या काळापासून चालू आहे ना लग्नामध्ये शालू नसायची पद्धत
अगदीच अगदीच आणि तू सांगू का म्हणजे आ आताचे आत्ताच्या ज साड्या
हा
आधीच्या लग्नाोसायचे ना
हा हा हा
त्या त्या साडताच्या साड्यांना नाही या ग म्हणजे ती परंपराच म्हणजे आधीचे खरच जे कारागिर होते ना त्यांनी पण ती परंपरा खूप जोप म्हण शो आपली जी महाराष्ट्रीय परंपरा आहे आता त्यात खूप सुंदर सुंदर दागिने पण खूप छान आहेत ग आपल्याकडे आता ती चिंचपेटी बघ ना म्हणजे माग इतकं व्हायरल झालं इस्टावरं पेटी झाली आपली नद झाली आपली म्हणजे जे आपल्या आधीचे दागिने होते का आता परत अ न्यू याचत अ नवीन याच्यात ते परत यायला लागलेत मोत्याचे दागिने आपले हो आणि सुंदर वाटतो त्याच्यावर आपण जेव्हा गेटअप करतो ना
हा तू पण नेसतेस का नऊवारी सणावाराला
अ मी नवार नाही नेसत मी साधी आपली साडी नेसते पण माझा कल ना काठा पदराच्या साड्यांकडे जास्त असतो त्या त्यात पैठणी असेल हो हो मला प ल्याड्या म ड आण म्हण त अर्जाचा जरी घेतल्यात ना तरीपण त्या कुठेतरी अंगाला टोच साऱ्या किंवा कुठेतरी ते मेन्टेन करायला पण आपल्याअसतात पण त्या आपल्या पै म्हण आपल्या शालू म्हण तर ह्या साड्या अ खूप छान आपण जपून पण छान ठेवू शकतो, त्यांचा पोत पण छान असतो तो, म आणि अंगावर पण खूप छान खुलून दिसतात. आता पारंपरिक आपले कलर पण बघ ना अगदी गडद हिरवा, म्हणजे माझ्या लग्नाची पैठणी सांगू का तुला? अ लग्नाचा आ म्हणजे मेव पर नेसली त्याचा जो कलर आहे ना अगदी पण अ नारंगी कलर होता माझा, आणि हिरव्या रंगाची अगदी गडद हिरव्या रंगाचे काठ होते. म्हणजे एवढा सुंदर लुक आला होता त्या कलरने पण, हो हो हो अगदी च अगदी खूप छान झालं होत सगळं ते असं
आणि नऊवारी नेसल्यामुळे तर काही खूपच सुंदर दिसत असशील मग तू?
अगं अहाहा म्हणजे मीच माझं कौतुक करते, पण खरंच खूप सुंदर वाटत होतं.
तुला पण कौतुक करायला पाहिजे ना, कारण लग्न ही गोष्टच खूप अश् की अवस्मरणीय असते कि आपण, त्याच्यासाठी काहीतरी खास असं वेगळेपणा पाहिजेच. जो कायम आपल्याला जसं आठवलं ना, तरी आपल्याला चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे. आठवताना सुद्धा.
आणि तुला एक गोष्ट सांगू का? अ म्हणजे आ ज लग्न ठरलं आणि तेव्हा कसं असायच की, आता उखाणे वगैरे आपले पारंपरिक उखाणे व गरे, तर मग एक त ते मां सॉरी आ साहजिकच आहे आपल्याला ते बऱ्याच वेळा, उखाणे घ्यायला लागतात, तर मग मा मावशीची मुलगी वैगरे आधीच की तू हा उखाणा घे हा घे त्यावेळी मो
म्हणजे आज हा म्हणजे आ आदोगरच तयारी करून ठेवायची.
हा हा हा तर मग येस, उखाणे हो आणि मग पुस्तक होत ते तेव्हा मोबाईल पण नव्हते, आता तर असं मोबाईलवर वगैरे बघून आत्ताची मुलं करतात. पण मग आपल्या वेळेत तसंही काही खूप नव्हतं त्या अगदी दहा वर्षापूर्वीची गोष्ट सांग ती मी तुला, नव्हतं. तर मग आजीने एक सांगितलेला, एक मावशीच्या मुलीकडे पुस्तक होतं छानसं त्यातून मग ते उखाणे वगैरे, म माझ्या लग्नाचंच का तुला? खूप छान सगळ्या गोष्टी अगदी पारंपरिक पद्धतीने, म्हणजे माझ्या आईचं खुप अग
हे होतं की
अच्छा, अच्छा
हे सगळं खना वगैरे बघ परत आगं ते सगळ्या गोष्टी पण पद्धती म बंद पडलं म्हणजे तो जो सजावट करणार माणूस होतो का?
हा
हम्म हम्म हम्म हम् बोल ना
हा बोल बोल तू बोल. काय म्हणत होतीस?
तर अ म्हणजे लग्नाच्या आधी आमच्याकडे कसं असतं की आ ह आता सदा, तर नवरीकडचे काय करतात, शिदोरी द्यायला लाग त्या म्हणे लग्नानंतर
हा, ते सगळीकडेच असतं अगं सगळीक च असतं, ह पूर्ण आपल्या महाराष्ट्रात ती परंपरा आहे. शिदोरी द्यायची हा.
हो हो शिवरी पण, मला आता जसं आता मी जेव्हा मारताना वगैरे काही एक दोन ठिकाणी अशे आहे की अशी पद्धत नाहीये बर म्हणजे त्या त्यांच्याकडे हे ही पद्धत, हॅलो
हो हो आहे की हा आहे की आहे की माहितीय मला चिघून नले जाते कशाची घेता तुम्ही शिदोरी हॅलो हा आवाज येतोय
हॅलो
हॅलो हा ऐकू येत ना
हॅलो
हा हॅलो आवाज येतोय
हॅलो
हॅलो हा आवाज येतोय का हॅलो हॅलो हॅलो हा आवाज येतोय का तुला
अग हो ना आवाज
अच्छा अच्छा तुम्ही शिदोरी म काय देता मग जस की आम्ही केळी वगैरे देतो या पुरणपोळी वगैरे बनवतो तुम्ही काय देतो
अच्छा अ हे बघ आमची शिजोरी कशी असते ते आता ते एकत नवरीच्या आईवडिलांच्या हौशेवर पण डिपेंड अवलंबूनच अ नवरीच्या आईवडील किती हौशी आहेत यावर या्या गोष्टी अवलंबूनात किंवा मग मुलीला ज्या घरात दिलेला आहे आता त्या घरातली ती पद्धत कशी आहे कारण अ ह्या गोष्टीना खरं तरना सामाजिक विषमता आपण दाखवतात कारण आता सपोज आता समज समज ह खूप चांगली फॅमिली आहे म्हणजे त्यांचा फॅमिली बॅकग्राउंड हा चांगला आहे आर्थिकदृष्ट्या चांगल्या आहेत सो त्या त्यांच्या मग मागण्या थोड्याश्या अधिक असतात कारण मग ही जीशी दोरी जाते ना आपल्याकडची तर ती त्यांच्या पूर्ण जे घरं असतात ना भाऊबंदी आपण ज्यांना म्हणतो त्यांचे काका चुल चुलत चुलते वगैरे अ हा त्या सगळ्यांना त वाटली जाते तर मग म्हणजे माझ लग्नाच सांगू का मा लग्नात एकवीस भाताची शि दोरी दिली होती म्हणजे ती कमीच होतेवे एक एकसात म्हणजे पदार्थ वेगवेगळे पदार्थ आणि माझ्या ब हा आणि माझ्या बहिणीच्या लग्नात माझी बहीण लहान आहे आणि तिला ज्या भागात दिलेला आहे का त्या भागाकडे जास्त शिजोळी दिली जाते मग तिच्या लग्नात एकवीस भाताची शिजोरी हो हो शिदोरी दिलीच जाते कारण मग ती शिदोरी अग फक्त त्या नवरदेवाच्या घरी नसते ना ती ती त्या जेव्हा नवरी जाते हो नवर जेव्हा जाते त्या ति सासरी जेव्हा जाते पहिल्या मुळाला मग सगळे येतात नवरी पण बघ आणि मग त्यांना मग शिजोरी द्यायची परत प्रत्येकाला जे जे आलेलं आहे ना आता एकवीस भाताची शिजोरी म्हणजे एकवीस पदार्थ मग प्रत्येक पदार्थ असा थोडा थोडा थोडा थोडं त्या बाईला द्यायचा प्रत्येक बाला हा जी पा येणार आपल्या घरी आणि त्यावेळी एकच बाई नाही आहेत हा एकच बाई नाही आहेतेत खूप खूप म्हणजे सगळ्यात बतात म्हणे अशाव पूर्ण गावाला पण बोलवावं लागत की या या या अशी दोरी घ्यायला या आमंत्रण सांगतात आणि मग त घेऊन जातात त्याच्यामुळे मगी भरपूर बनवावे लागते अस आणि ते कस असतं ग मानाच असत की अ तुमच्या व्या आहे आणि किती किती त्याची शिदोरीे दिली यावरून मग ते थोडस ते असतं एक मानापानाचं असत त्याच्या मुळे द्यायलाच लागतयं. पण छान हायकी नी माझ्या आईने खूप या परंपरा वगैरे ज्या होत - - त्यांना म्हणजे जेजे काय करायचे ना आधीपासून त्या सगळ्याच तिनं रितसर अगदी सगळं
म्हणजे रीती रिवाज सगळे जपलेत म्हणायचे.
हो, हो. अगदीच.
चांगल हाय ना मग.
अस.
आणखीन काय असतं मग?